हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हा आवाज येतोय माझा.
हॅलो.
आवाज येतोय का?
हा आवाज नाहीे तई तुमचा.
आता आला का?
तुमचा आवाज नाही येते ताई.
हॅलो आता आला का?
नाही ना आवाज बारीक येतो एकदम.
हॅलो.
हा बोला ना.
हॅलो हा आवाज नाही चेते का? आता आला का माझा आवाज.
हा बारीक आवाज येतोय तुमचा एकदम. बारीक येतोय आवाज.
काय माहिती? काय प्रॉब्लेम आहे? झाले बोला, काय करताय?
हा, काही नाही, आत्ताच आवरलं.
आ, काही नाही आताच म्हटलं जेवणाला बसू, तेवढ्यात तुमचा
आवाज नाही येते ताई, आवाज
जेवणाला बसू म्हंटलं, तेवढ्यात तुमचा कॉल आला.
हॅलो?
हॅलो?
हॅलो? हॅलो?
हॅलो?
हा, बोला.
जेवणाला बसू म्हटलं, तेवढ्याच तुमचा कॉल आला.
हम्म! हो का, अरे बापरे!
हो.
हम्! नाही तिथे मी मेसेज वाचला ना, जेवण बाकी माझा अजून मी म्हटलं, चला मग यांचा मेसेज वाचला तर, मग करून टाकू म्हटल.
हो हो. नाही, मी तेव्हा बघत होती म्हटल, कोणी फ्री आहे का, पण काय कोणी भेटलं नाही, मग म्हंटलं जेवण करून घे
पाऊस वगैरे चालू असेल ना?
हो ना.
हा, इकडे पण चालू आहे, जिम-जिम, सारखा रात्रभर पासून चालू आहे.
इथ तीन दिवसापाासून चालूये.
हो ना. पाऊस काय थांबायचं म्हणत नाही, कपडे काही वाढत नाही.
हो ना, कपडे् आता बघाव, फॅन खाली टाकाव लागते
भरून जात, इथे कपडे, तिथे कपडे, तिथे कपडे नाही का, ते मशीनमुळे तरी थोडंफार म्हणजे वाळून निघता कपडे.
हो ना, हो ना.
तेवढा तरी एक बरा फायदा आहे. नई का?
काय मशीनचे कपडे, काय हो अर्धा एक तासात सुकून जाता.
थोडं रेंज मध्ये या ना. हॅलो?
हॅलो.
हा, रेंज मध्ये या ना म्हटलं थोडं.
हा, मशीनचे कपडे, अर्ध्या एक तासात वाळून जातात म्हंटलं.
आ?
अर्ध्या एक तासात मशीनचे कपडे वाळून जातात.
हा हा. आणि नाही नाही म्हटलं, तुमचा आवाज बारीक येतोय ना, तर कदाचित तुम्ही रेंज मध्ये आहे का नाही बॉस नाही तर मग बाहेर येऊन थोडस कारण कालचा आवाज चांगला होता तुमचा, आजचा एकदम बारीक येतो एकदम
रेंज आहे, माझं वाईफाय पण चाललंय.
हम. हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा आता बोला
येतोय का आवाज?
हा आता आता येतो आता येतो.
हा
हा हं
काय नी तुम्ही काय स्वयंपाक केला.
स्वयंपाक ना आपलं वरण अजून वरण भात केला आणि भेंडीची भाजी केली होती.
हो का मी आज उसळ केली मठाची
ह ना अ उसळ आम्ही कालच खाल्ली होती. आज म्हणजे वरण भातसच गुरुवार होता म्हटलं चला म्हणू त्या निमित्ताने म्हटलं म असं भाज्यांचा पण प्रश्न येतो ना एक त भाज्या काय करणार? रोज रोज असंय न
हो ना हो ना बरोबर.
नाही का परत भाज्या बी इतक्या महाग त काय आणणार असं आता भेंडी जरी राहिली त त्याला पातळ लागतच कायतरी मग मय वरण भात करून टाकला अस कोरडी भाजी नाय आवडत ना जास्त त्याच्यामुळ मग
हो का ओलीच भाजी लागते का?
ह थोडीशी ओलसर पातळ भाजी लागतय एक आणि कोरडी भाजी कस जोडीला
हो ना
हम्म त्याच्यामुळे मग घरातली एक पातळ भाजी आणि एक कोरडी भाजी असं काय करण करावंच लागतं.
हो ना
परत पाऊस पण इतकाय त पावसामुळ भाज्या पण मिळत नाय आता कोथंबीर तर अडीचशे रुपये जूडीये आमच्या इथे
बापरे!
हो अडीचशे रुपये जुडी पण जुडी मोठीये बुआ म्हणजे ती तीन जणांनी मिळून घेतली तरी ठीकये परवडून जाते. मोठीये जुडी पण म पाण्या पावसाची ती काय घेऊन काय फायदाच नाही ना ओलसर राहते ती मध्ये टी काय दोन तीन दिवस चालू शकते फार फार तर नंतर त अशी हे होऊन जाते खराब होऊन जात हम्म
अडीचशे रुपये म्हणजे त्या कोथंबीर वाल्याचा त खूपच फायदाय.
हा म शेतकऱ्यांचा फायदा हाय ना आता सध्या कस सगळे दिवस सारखे नाही राहात कधी महागही कधी स्वस्ताई
आणि तीच तीच जुडी बरका कधी म्हणजे सीजन जर गेला ना तीच जुडी तुम्ही दहाला तीन बी देतील ते
हो. मग मी सांगते ना, ते काय एक वेळ असते प्रत्येकाची, नाही का? आता कांदे बी बघा, कधी कधी इतके महाग राहतात, चाळीस आणि पन्नास रुपये किलो राहतात, कधी कधी पंधरा रुपये न वीस रुपये किलो बी मिळतात. नाही का, हम्म!
काय मुलं शाळेत वगैरे गेले असतील?
हम, कॉलेजलाये
हो ना.
हम्म हम्म, तेच तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही हो, पाऊस थोडा एक तर उघडायला पाहिजे आता. सारखा रिप रिप रिप रिप चालूये, रात्रभर पासून चालुये कालपासून.
सगळीकडेच ओ ते काय
हो ना, तर कुडं अशा पावसात कुठे जाता येत नाही, काही नाही, आणि ह्या पावसाने काय होतं, सगळं चिक चीकून जात, कामावर जाणारे माणसं घरी आले का असं नाही का
हा ना, घरी आले का आणि घरात घर पण आपलं, पाय गेले का घरात चिक
हा, मग मी तेच म्हणते ना, सगळं चिकचिक रेनकोट वगैरे ओले असतात, ते वाळत नाही लवकर. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच लागता, म्हणजे रेनकोट सुद्धा आता दोन दोन ठेवावे लागतात, अशी गोष्ट झालीये. कपड्यांचे जोड तर ठेवावेच लागत एस्ट्राचे, पण रेनकोट सुद्धा दोन दोन ठेवावे लागताय.
काय करशाल मग आता, पाऊस हा दिवस आहे त्याचे, पडतील पडेलच तो
हा, ते तर आहेच म्हणा, बर पावसामुळे कस आजार बिजार ता नाही का, पाण्याचे, पाणी गडूळ येत नळांना असं, हम्.
पण म्हणजे ना पावसात वाहून जाताना पाणी, तर गाण पण येते.
हा तेच तर. पण मग आता काय करणार, काळजी घ्यायची पावसाची आपली पाण्यायची नाही का, हे वेगवेगळे आजार जडता, आणि आता आषाढ महिना अजून तुमचा.
हा ना, वारीला जाणारे.
हा, बिचारे काय पोचले असतील आता, आज पोहोचतील ते आज उद्यापर्यंत.
हा ना, आज आमच्या घरचे पण गेलेले, काल गेले वाटत ते. हा, जा नाही नाही, आज गाडी होती घरची, मग गेले.
हम् हम् हम् हम्, भयानक गर्दी राहते ना हो, एक एकादशिला. म आठ आठ दहा दहा घंटे नंबर लागत नाही तिथे लोक
बापरे! यते न का सांगा नंबरच.
म
किती वेळ थांबतात
तेच तर पण काय करणार त्या दिवशी महत्व आहे नाही का, म्हणत एवढा लांब सगळे लोक येतात दर्शनाला.
हा ना, खूप दुरून दुरून येतात.
हा तेच तर, आता आपण तरी घरात ये, तरी आपण एवढं टेन्शन घेतो. पावसाच, ते बिचारे वारकरी काय करत असतील ओ?
जायचंच आहे आता त्यांना, जातीलच ते, तसं भी राव कस बी पाऊस
पण म्हणजे एवढं टेन्शन घेतो, घरात असून सुद्धा तर ते बिचारे काय करत असतील म्हणजे ठीक आहे. त्यांना माहिती आहे ना आपण काहीच करू शकत नाही ब आणि शेवटी भगवंताचं नामस्मरण करत चालता. तो परमेश्वर सोय करत आहतो कुठे ना कुठे त्यांची
हा ते तर आहे सोय लागूनच जाते त्यांची कुठे न कुठ?
कपडे आता हे कपडे ओले झाले म्हणजे त्यांना कपडे वाळवावेच लागतील ना आता एवढे वा. करी असतात ते काही हजारो असतात हे लोक त्याच्यामध्ये. आता तेवढ्यांसाठी कुठे बिचारे हे करते पण नाही का होत असेल सोय कुठेतरी अशी थोडीफार. अडजस्टमंट.
ते काहीतरी म्हणजे प्र रूम पण देतात वाटत तिथं रूम देतात नाही तर मग अस मठ वगैरे अस सर् बघच जागा असते ना?
हा ते तर असतातच ब
पण असं त्याचा पण सीझननुसार ते बी रेंट वाढवून देता.
हा ते तर आहेच मॅडम. काय मीसळ होन जाते बा परमेश्वर कर तू त्यांची सोय
हा ते तर आहे आता त्याच्या परमेश्वराच्या वारीला जाणार नाही मग
हा आता ते कसं भगवंतासाठीठीच जातात ते एवढ्या लांब म्हटल्यावर. त्यालाच चिंता बिचारायला सगळ्यांची
हो ना.
नाही का अर्थात तुम्ही वारीला जा नका जाऊ देऊ का हे? सगळ्यांचाच वाली असतो तो तो सगळ्यांचीच काळजी करतो तो. नाही का?
असं पण काहीची इच्छा जायचंय जायचंय.
हम्म. मला पण आहे ना असं बघितल्यावर म्हणजे काय काय म्हातारे बाया असताना ऐंशीच्या ऐंशी. पंच्याहत्तर वर्षाच्या बाया.
हा.
मस्त अगदी मजेने चालतात त्यांना बघितल्यावर कुठेतरी आपल्याला असं वाटतं बाबा आपण सुद्धा जायला पाहिजे. त्यांना काही होत नाही मग आपल्याला काय होणार आहे आपली भीतीच आपल्याला म्हणजे
चाललं जाईल का होईल का पावसाच कसं होईल असं तेच विचार आपल्याला
आपल्याला आहे ना दूर करते ना त्या गोष्टीपासून पण आपलीच मनाची तयारी जर राहिली ना नाही मला जायचंच आहे दर्शनाला काही हो मी जाणार.
ह.
तो परमेश्वर बरोबर घेऊन जातो.
एक काय दोन काय तीन काय किती दिवस गेले त्यांना काय?
हम्म आणि मेन म्हणजे कसं असतं वारीला वगैरे कसं गेल्या ना समज जबाबदाऱ्या आणि पाहिजे.
हो ना ताई मी करते ह आता हो.....
झाले का मला वाटत आहे अजून
झाले आपले मी करते आता
बर बर